हॅलो हा बोला कि?
नाही येतोय आवाज?
होय येतय की.
बोला.
काय करताय?
काही नाही ओ हिला चारते पण हि खायलाच तयार नाही. अर्ध झालंय खाऊन, अर्ध तर अर्ध.
हा हा.
हम्म, आणि खेळते.
हा.
अस करते. कधी कधी खाते बाबाच्या हातान चांगल खाते, आणि माझ्या हातान अशे कायम नाटकं असतात तिची.
होय.
हम्म बाबाला घाबरते पण.
ह ह ह.
मला नाही. खाते नाही म्हणजे आता नाही त्रास देते. आणखी काय म्हणता?
काय नाही बघा. आता आवरायचं जरा. आणि मग जायचं.
हो जायच आवरुन. घरची.
नाही. देवपूजा झालीये. वटपौर्
ह.
पूजा करायला जायची मी अजून.
हा हा. तिथू लांबे का? लांबे का?
जरास लांबे.
अच्छा, ग्रुप जात असेल ना पण तुमच्या एरियातला.
ग्रुप जातोय.
ह चांगलंय.
ग्रुपने गेलं की बरं वाटतं. पाच बायका पण मिळतात हो. पुजायला ते.
नाही काय?
काही जातात ग्रुपनी. पण माझं नव्हतं ना जमत. सकाळी जाऊन आले ना मी. मग मला पाच बायका नाही मिळाल्या. एकच होत्या तिथं. आ जी झाडू मारत होते त्या. अ म्हणजे इथंचे ना. मंदिराच्या जवळे ते वड. मग त्यांना तेवढं हे केलं. आता चार बाया कुठं मिळतात काय माहित?
असं तीथ काही, एकाची एकीची ओटी भरली तरी चालतेय. तसं काही नाही पाच भराय पाहिजे असं काही नाही.
हा का?
होय.
मग त्या तिथं होत्या. तिथं काही पाच नव्हत्या. आणि ज्या माझ्या पहिले होते तीन. त्या लगेच निघून गेल्या. त्यांची पूजा झाली की.
होय.
हो मग राहिल.
म त्यांना थांबवायचं होतं किं, म ओटी भरायची असते. थांबा म्हणून म्हणायचं होतं. थांबल्या अस ते की त्या.
अ थांबल्या असत्या. मी तेे पूजा करायला लागले. आणि त्या माझ्या मागून निघाल्या. निघून गेल्या. कळलं नाही मला. असं झालं ते. आणि मला वाटलं ते पहिले जे, मी जायचे पहिले, माझ्यासोबत पूजा करायला ज्या बसलेल्या त्याच्या पहिले होते की नाही, त्या लगेच बाहेर निघून पूजा करत होते. इकडे खूप पाऊस आला की नाही. त हळदी कुं कू ते बाहेर निघून लावत होत्या. ओटी वगैरे भरायला बाहेर बसल्या. पायऱ्यांवर. अन तिथं भरत होत्या. आणि मी आले की मला नाही दिसल्या. मग जाऊ दे म्हंटलं आता. तिथं काकू येत त्या झाडू मारताय त्या आजी त्यांना हे केलं. बाकीच्यांना नाही. अजून काय म्हणता? तुम्हाला तुम्हाला हे बनवता येतं काय, काय म्हणतात लवकीचे कोपते?
नाही हो.
ह. नाही येत काय सांगू काय? सोपी रेसिपी सांगते हो. जे लौकी असतो की नाही तो त्याची पहिले साल्ट काढून घ्यायच वरच मग पूर्ण किसून घ्यायचा किसल्यानंतर त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं. कारण ते पाण्याला पाणी जास्त असलं की बेसन पीठ घालावं लागतं. त्यानं त्याच्यात आणि तांदूळ पीठ मघ ते पाणी जर आपण त्यात राहू दिलं ना तसंच मग पीठ जास्त लागत. आणि पीठ जास्त लागलं की ते मग अस पीठपीठच चावल्यासारखं होत. लवकीची चवच लागत नाही त्याला. म्हणून ते हे करून घ्यायचं पाणी काढून घ्यायचं त्याचं पूर्ण. मग त्याच्यामध्ये आपलं ह काय म्हणतात जिरं टाक जिरं घालायचं थोडे मसाले घालायचे. परत मीठ चवीपुरतं हळद आणि ओवा, तीळ घालायचे. आणि मिरची ची आणि मिरचीची आणि अद्रक आणि काय म्हणतात लसूून बारीक करून पेस्ट घालायची. त्यात त्या लौकीमध्ये. आणि बेसनपीठ आणि तांदूळपीठ अर्ध, अर्ध घालायचं थोडं, थोड आणि ते म्हणजे घट्ट गोळा होईल इतपत त्याच्यात घालायच त्याने मळून घ्यायचं पाणी नाही घालायचं वरून त्याला जो ओलावा तो ना लौकीच्यायाला त्याच्यातच ते मळायचं.
हा हा.
त्याच्यातच ते मळून झालं. कि मग इकडे एकीकडे तेल घ्यायचं. तेलामध्ये आपण पहिले टोमॅटो प्युरी बनवून घ्यायची. परत मग कांदा आपलं जे खडे मसाले असतात ते थोडेसे. आणि कोथिंबीरच्या काड्या असतात ना त्या मिरे वगैरे ते वाट तु घ्यायच. आणि टोमॅटोची प्युरी वगैरे केलेली आणि ते वाटत आहे ना. पहिले ते तेल गरम करायला ठेवायचं त्यात वा वाटण घालायचं वाटणानंतर ती प्युरी घालायची आणि एकीकडे ते करत असतानाच ते जे आपण मी हे केलंय ना लौकीच त्याचे बॉल करून ते पण फ्राय करून घ्यायचे आणि मग ते इकडे जे होतय ना आपलं म्हणजे ग्रेवही करायला ठेवली ते त्यात प्युरी वगैरे लालसर होईपर्यंत भाजायची मग परत तिखट घालायचं मीठ घालायचं आणि मग ते पण हलवून घ्यायचं. मग थोडं पाणी टाकायचं जास्त पातळ नाही करायची म्हणजे आपल्याला कन्सल्टन्सी कळ ना त्याची अस चमच मध्ये वर घेतल्यावर अस म्हणजे पातळ नाही जसं आपण पनीरला वगैरे ठेवतो. ना घट्ट अस तस ठेवायचं तेवढंच पाणी घालायचं आणि त्याला उकळी आल्यानंतर थोडसं बेसन पीठ लावून घ्यायचं म्हणजे घट्ट यासाठी.
हा.
किंवा मग जेव्हा फोडणी घालतो आपण त्याच्यातही बेसन पीठ वा हे केलं ना भाजलं तरी चालतं. त्यानी पण घट्ट होते आणि मग ते बॉल त्याच्यात टाकून द्यायचे.
हा हा,
चांगली लागते.
हू छान आहे.
हुं किंवा म मलाई कोपता करायचा आसन तर मग पनीर त्याच्यात किसून घालायचा. बारीक करून हा. आणि म भाजी तयार झाल्यावर दुधाची आपल्या घरची जी साय असते ना ती चांगली फेटून घ्यायची आणि ती वरून टाकायची. म्हणजे रेसिपीतीच फक्त त्याच्यात पनीर ऍड करायचं बस.
पनीर तेवढं ऍड करायचं.
ऍड करायच म ते मलाई कोपता होते आसं. हम्म चांगला लागतो आणि एवढे मसाले पण लागत नाही त्याला लवकर हो ते म आसं करतात
चांगलं हाय.
हू हू हू, आस करते.
हा काय नाही बघा
तुमच्याकडे ते वटपौर्णिमेला आसं असतं का की म्हणजे जो वड असतो त्याच म्हणजे लग्न लावलेलाच वड पाहिजे असं काय असतं का?
नाही तसं काय नाही.
हा ना.
नाही नाही तसं काय नाही आता हिकडं तरी का काय करत्यात वडाच्या झाडाची फांदी तोडून आणत्यात आणि घरात एका कुंडीमध्ये कशात तर लावतात आणि त्याला मग म्हणजे कुणाला बाहेर जायला मिळत नाही तेनी घरात आसं करत्यात.
हा का चालतं तस?
चालतय की.
हा हा, नाही आमच्याकडे हे ना वड जोपर्यंत वडाचं लग्न होत नाही ना त्या तोपर्यंत त्याला पूजत नाही.
हा.
आसं करता हू जे वड लावल्यावर गावातली सगळी लोकं म्हणा म्हणजे किंवा ज्या एरियात वड आहे तिथली सगळी लोकं अ वर्गणी काढतात आणि वर्गनी गोळा करून ब्राह्मण वगैरे सांगतात आण जस आपण तुळशीचं लग्न कसं लावतो की नाय
हा.
तसं वडाचं लग्न लावतात, जेवण वगैरे सगळं असतं. आणि तेव्हाच मग त्या वड्याला बायका पूजू शकतात नाही त पूजत नाही आसं. पूजा नाही करायची. लग्न झालेल असल्याशिवाय असं म्हणतात आमच्याकडे.
हा. हा. हां.
आणि इकडे कसं घरीच करतात की नाही?
हा.
असं असत. प्रत्येक एरियात कसं कसं असतं.
सगळीकडची परंपरा असं वेगवेगळीच असते.
हा. वेगळी वेगळी असते. वेगवेगळ असतात हो.
हो.
मस्त बरं. आवरलं मग पूजेच जायचं?
आत्ता घरातून बाहेर पडायला लागले बघा. मैत्रिणीकडे जाणार आहे. तिथून मग आवरून जाणार.
अच्छा. मैत्रिणीकडून जाम होय.
होय.
ओके. चांगल्या मिळून मिळून जायला होतय.
होय.
ह ह
म आणि काय?
काही नाही ओ. आणि निवांत आवरायचं आता.
म मुलगी काय झोपली काय?
नाही हो. ती तिचे टॉय बाहेर काढते फेकते, दारातून बाहेर फळी लावलीय दाराला. तर ती त्या फळीवरून बाहेर बघते आणि सगळे जेवढे टॉय ए तेवढे बाहेर टाकते.
होय.
मग आपण जाऊन आणायचे थोड्या वेळाने.
हा हा.
असं करते. ती झोपायचं नावच नाही घेतए. मी वाट बघतेय झोपली की काहीतरी करीन.
हा.
असं चाल-
म तुम्ही असं का अपार्टमेंट मध्ये राहिलाय? की असं म्हणजे घर आहे तुमचं सासू सासऱ्याचं.
नाही नाही. आम्ही भाड्याने राहतो इ- -थ पण असं बिल्डिंग आहे. हं. म्हणजे घरमालकांची स्वतःची अशी बिल्डिंग आहे. याच्यामध्ये नाही राहत. अपार्टमेंट मध्ये नाही रहात. ह अस आहे. आवरा मग लेट होईल तुम्हाला माझ्या मुळं.
नाही तसं काही नाही सोडा.
ह ह. नाही आपण नंतर निवांत बोलू. काही सुचत पण नाही ना हो बोलता बोलता काही.
होय. होय.
हं. मग घ्या आवरून मग आपण बोलू निवांत नंतर.
हा.
दुसऱ्या विषयावर हो.
चालतय.
ठीक आहे. बाय.
हां..